हॅलो, बोल ना हा काय म्हणते?
काय नाही म्हंटलं आज एकादशी ये, उपवास असेल ना?
हो उपवास ये सगळ्यांना. एकादशीचा सगळ्यांनी उपव हम्, एकादशी हो- हो.
झालं ना.
हा चहा झाला इतक्यातचं, हं
हो ना, पाऊस थांबलेला आहे वाटते आज?
पाऊस थांबला आज, म्हटलं एकादशीचा खूप येतो की काय? पण थांबलाय, हम्.
थांबलं ये ना, हा ना नाही तर एकादशीचा खूप पाऊस असतो.
खूप पाऊस असतो ना, पण बरा उघडला आज. हो ना.
नाशिकमध्ये भरपूर पाऊस पडला, गंगेला किती पुर आला बघि
खुप पूर आला. खूप नुकसान केलं लोकांचं. हं गावंच्या- गावं पाण्यात गेलेत.
हा, एकादशीचा मग काय फरळ केला आज?
एकादशीेचा सकाळी केला साबुदाण्याची खिचंडी, रताळ्याची वे पर्स केले होते, रताळे वाफवले होते.
हा-हं
हं- हा, आता संध्याकाळी भगर आमटी राहील.
हा ना उपवास म्हंटलं तरी काही -काही करावंच लागतं नाही का?
मं दुप्पट लागतं आणखी खायला. हा आणखी खजूर आणलेली हो ती, ओली खजूर आणलेली होती.
हा ना
पहिल्या म्ह, रोजच्या जेवणापेक्षा उलट उपवासाचं जास्त खाल्लं जातं.
जास्त होता, आओ प्रकार पण खूप होऊन जातात.
प्रकारही भरपूर असतात.
हो ना, आता-आता, आता इथून पुढे असंच होईल, खूप सणवार पण सुरू होईल. श्रावण महिना येईलं आता, आषाढ संपला का.
अं हो.
आणि श्रावण महिन्यात पण मग भरपूर सणवार ये
हा, एक- एक सुरू होतो ना मं.
हे आपल्याकडे नागपंचमी वगैरे आता सु हे कर सुरू होतील ना सण येतील ना
हो नागपंचमी नंतर पोळा असतो.
पोळा.
मग पोळा म्हटलं की सण करतो गोळा. एक एक सज, हा. सुरू होतात मग सगळे सण.
ती सिटीत. तर अं म्हणजे आता सिटीत बरेचसे सण करायचेच बंद झाले. नागपंचमी. त्याच्यानंतर बैल पोळा वैगरे ते सण खेड्यावरच जास्त करून करतात. सिटीत कसं म्हणजे खाण्यापुरतेच मर्यादित होतात आता
हा ते आहे आत. आता रोजच दैनंदिन जीवन इतकं धावपळीचं झालेलंय सिटीमध्ये. हा, रोज जॉबला जायचं असतं त्यांना ना पंचमीची वगैरे अशी काही सुट्टी नसते पोळ्याची किंवा नागपंचमीची.
हो ना तेच होतं.
त्याच्यामुळे म तो सण करण्याचा काही प्रश्न येत नाही ना. आता नागपंचमी कसं पूर्वी
बरेचसे सण वार आता काही दिवसाांनी लुप्त होतील असं वाटाय लागलंय कारण आता पूर्वी नागपंचमीेला आमच्याकडे गावाला खूप मजा असायची. खूप मोठ्या प्रमाणात साजरा करायची.
हो मी पण लहानपणी असताना. लहान असताना मामाच्या गावाला मग मामा झोका बांधून द्यायचा झाडाला मला मस्त. म सगळ्या मैत्रिणी गोळा व्हायचो आम्ही मग ते गाणी म्हणाय च नागपंचमीच्या सनी, आल्या आल्या साऱ्या जणी.
हो ना आमच्या तिकडे पणय ना सगळ्या माहेर वाशणी यायच्या सणाला गावाला यायच्या तिकडे. माहेरी मग दिवसभर झोके बांधायचे झोके खेळायचे. गाणी म्हणायचे. लहान मुली पण साड्या घालायचो. असं मस्त मैत्रिणी सो म दिवसभर
हा जिथं वारूळ असतं तिथ म ते दूध घेऊन.
हा म ते सकाळी संध्याकाळी दोन टाइम पूजा पण करायचं. सकाळी नागोबाला जाऊन, ते हे करायचं हारळ आघाडा
हो घरात पूजा केली जाते. हो.
हा त्याच्यानंतर संध्याकाळी पण दूध घेऊन जायचं, नैवेद्य घेऊन जायचा, लाह्या ब बत्ताशे ते सगळं, वारुळाची पूजा करायची दिवस ते सणाचाच मो माहोल असायचा घरात.
हं आण गावगावात पद्धती असायच्या, वेगवेगळ्या त्यात पूर्वी. नागपंचमीच्या दिवशी काही कापायचं नाई.
हा ते पण खूप होत्या बर का त्या.
हा. अशा पद्धती पण सांभाळल्या जायच्या म्हणजे. दिवसभर कापायचं नाय केस विंचरायचे नाई.
हां त्या अंधश्रद्धा होत्या अर्थात पण मंग
पण ती गाव प्रथा पडलेली असायची त्या गावामध्ये मग.
हां प्रथेनुसार सगळे वागायचे करायचे आणि पाळायचे तंतोतंत सगळे असं. आता तर एवढं नयी कोणी पाळत.
इथे आता सगळं सगळ्यांना पळावं लागतं आता त्याच्यामुळे काय धक काधक्कीच जीवन झालंय हे सगळं.
हों नां बैल पोळा पण आला का- सकाळी उठल्यापासून शेतकरी लोक आदल्या दिवशीच चारा काढून ठेवायचे अं बैलांसाठी भरपूर सकाळी सकाळी त्यांना धुवायचे तेल मालिश करून मस्त साबण, शॅम्पू लावून त्यांचे के शिंगांना रंग द्यायचे, गोंडे लावायचे त्यांना सजवायचं, नैवेद्य पुरणपोळीचा.
नैवेद्य हां.
हां पुरणपोळी करायची त्या दिवशी त्यांना धान्य खाऊ घालायचं म्हंजे एखाद्या माणसा सारखाच ते त्यादिवशी त्याचा मान असायचा बैलांचा.
दैवतचयं नां ते एक प्रकारे त्याच्या कष त्याचे कष् टअसतात तेव्हाच आपल्याला ते खायला मिळतं ना. हां त्याच्या कष्टावर असतं ना सगळं ते. अं माझ्या मामांकडे पण बैल पोळा मोठ्या प्रमाणात साजरा व्हायचा मामांकडे. मानाचं राहयचे बैल. त्यांना श हं झुला झुला तयार केलेल्या होत्या त्या बैलांना खूप सजवलं जायचं. नंतर हां माझा तर फोटो सुद्धा आहे त्या मामाच्या घरी म्हणजे आहे अजून सु -ध्दायं फोटो बैलांबरोबर मामा हा मी यें माझा माऊस भाऊ यें असं उभेयेंत नां आम्ही. त बैल खूप सजवलेलेयेंत ना असं.
खूप मजा यायची तेव्हा हां खापरावरचे मांडे व्हाय जे आमची मामी मांडे करायची, आजी पण करायची आमची. म आजीच्या हातचे मांडे खूप छान व्हायचे. असं पिवळसवर मऊसुत खूप सुंदर मांडे करायची आज्जी पण आमची ख आतास गेलं ते दिवस हा ह्या पुरणपोळ्या त करतातच म्हणा सगळीकडे आता, पण ते मांडे खाण्याची मजा वेगळीच असते.
हां ते खापरावरचे असतात नां गरम गरम मस्त ल मऊसुत असतात.
हां खूप पातळ असतं असं हों.
हम्म. आता सगळीकडे नाही का मांडे बनवता येत आणि सगळ्यांना नाही येत. ज्यांच्याकड खापर वगैरे हायत ते बनवतात वाटतं अजून हां पण मग विकाय ची नयी ओं घरची ते घरची चव छानचं लाग विकतचे ते अशे अर्धे कच्चे भाजलेले असतात, व्यवस्थित नसतात.
काठ खूप जाडजाड राहिलेले असतात.
हा कारण आणलेले होते एकदा आम्ही ना ते काही आवडले नाही एवढे फार. तशे घरी बनवलेले खूपचं छान लागतं.
खूप छान असतात खरं.
एकदा घरगुती आणले होते ना ते आवडले होते सगळ्यांना.
हो हो हम्म.
मांडीचं ते हेच्यात का अंबऱ्यासाठी सीझन मध्ये भरपूर प्रमाणात विकयला भेटतात तिकडे.
हो.
ठीकठीकाणी हे लावलेले राहतात आता बोत खाप्रावरची मांगी मिळतील म्हणून.
मिळतील म्हणून. हा मिळतात ना आता सगळीकडे मिळतात. सगळंच आमच्या कुर्दाच्या शमुळ्यांपासुन सगळं मिळत जातं.
हा ना कोळद्याचे शेंगोळे पण आता लोक आवडीने खायला लागले पूर्वीच्या काळी कुणी खात पण नव्हते. तं.
हं मा हित पण नवतं बऱ्याच लोकांना माहित हे न्हवतं ते मांदलीचेपापड नागलीचे पापड न्हवते माहिती. म्हणजे खांदेशात वगैरे तिकडं तर नागली पिकत नाही. त्याच्यामुळे त्यांना माहत नाही ते.
नाय पण आता सगळे लोक करतात.
आता सगळीकडे विकत मिळतात खातात आता आवडीने सगळेजण. चव समजली त्याची.
हो ना, ते नागलीचे पापड पण छान लागतात ते भ करतो ना आम्ही पण करतो हं.
हा. मीयेना तस्ती त्याची करद्याची हा पण घरी केलेलेच चांगले होतात असं.
हा आणि क्वांटिटी पण जास्त होते ना विकत घेतले का आपण मोजके घेतो.
मोजके त्यात मसाला कमी असतो परत. आपल्या घरच्यासारखा एवढा मसाला नाही टाकत ते.
हां तसं त्या त्यानंतर आता नागल्याचे पाप पड पण ये हॉटेलमध्ये पण भरपूर महाग देतात. पंवीस रुपयाला का तीस रुपयाला एक पापड असतो ते लावतात त्यावर आपण घरी किती प्रमाणात करतो ते पापड.
मनसोक्त खाता येतात ना घरचं.
हा. आणि असं सना वाराला आता हॉटेलमध्ये पुरणपोळी वगैरे सगळं भेटतं बर का. पुरणपोळे भेटते सगळं भेटतं. पण घरची ती वेगळीच चव रागते आणि वेगळीच मजा असते.
अ ना.
काय काय लोकं हॉटेलमध्येच जाऊन खातात पण मंग, तेवढे पैसे जातात आणि चव ती घरची मिळते ती मिळत पण नाय.
पण मग आता कष्ट घ्यायचे नसतात, पैसे कमवतात मग ते घालवायचे कुठे? तो त्यांना प्रश्न असतो ना.
ते आहे आणि एक दिवस एन्जॉय पण होतो त्यांचा
हा त्रास नको. आयत खायचं बस.
जुन्या बायका आपल्या जात्यावर दळण दळायच्या त्याच्यापासून ते गव्हाच पीठ तयार करायच्या, नंतर मग डाळ पण प जात्यावर करायच्या. सगळं करून मस्त हे पुरण पोळी घरी बनवायच्या.
हो ना.
ते खायचे सगळे. मस्त लागायची ते. हा पण तरी अजून खड्यांवर आहे ना. सणावाराला करतातच.
ह.
हा पण मग आता सगळे सोय झाल्या. मिक्सर झाले. त्याच्यानंतर तर कुकर वगैरे पटकन होऊन जातं सगळं.
हा.
हा.
चालेल मग. बाकी व्यवस्थित चाललंय ना?
हो. सगळ ठीक आहे.
हो ना. हा. या एखाद दिवशी जेवण करायला आमच्याकडे. पुरमपोळी करू. पुरमपोळी खायला. नाहीतर, नागपंचमीलाच या आप पण नागपंचमीला कारण पुरणपोळी. चालेल ना. हो. ठेवू का मग.
हो चालेल.
हो चालेल.